हा बोल
हा बोला की, जेवला काय?
हम्म काय खायचं रोज हाय तेच की चपाती, पिटलं. भात भात काही खाल्ला नाही सोड आज चपात्याच खाल्या.
हम्म
म
हा नाश्त्याला काय बनवलंयसा.
ढोसा
हम्म हम्म हम्म कूर्मा कस करता.
कुरम काय सगळ्या व्हेजिटेबल भाज्या घ्यायच्या
हम्म
कटिंग करायचं
या से
ब बटाटा, शिमला मिर्ची
हा
फ्लावर
हा
त्यानंतर न बीन्स गाजर
हा
हिरवा वटाणा
हा
हे सगळं धुऊन घ्यायचं.
हा आणि
बटाटा चिरून घ्यायचा.
फ्लावर फ्लाॉवर मोठे मोठं तुकडं करून घ्यायचं फ्लाॉवरच.
हा
सगळं मिश्रण करून घ्यायच तीच
हा
त्यानंतर मस
मसाला तयार करायचा त्याचा.
हा हा
तीळ, जिरं, खोबरं
हम्म
काजूकनी मगज बी
हा
कशासाठी ते
टेस्टिंगला स्वीटमध्येध्येला
हा हा
कुठ हायस ओ
होर त्याले
का
आंग दुकाल आहे
कणकणाला का
नाही नाही असं झालं बरं
हा हां
हम् ते मसाला सगळा तयार करून घ्यायचा
हा
आणि, फोडणी टाकायची
हा
हम् जिरा मोहरी कडीपत्ता
हा
तेल जिरा मोहरी कढीपत्ता
हा
कांदा टोमॅटो
हम्म
हम् आलला लहसून पेस्ट
हम्म
त्यात लाल तिखट टाकायचं बुक्का टाकायचा
हा
त्यानंतर, हळद टाकायची थोडं भाजून घ्यायचं तेलामध्ये
हम्म
त्यानंतर बाकीच मटेरियल कटिंग केलेलं असते ते टाकायचं बटाटा फ्लावर बन्स
हा
वाटना
हा
त्या स त्यात मिक्स करून घ्यायचं ते मिक्स करून घेतलं की शिजवून घ्यायचं सगळं थोडं पाणी घालून
हा
त्यानंतर ते मसाल तयार केलेला असते ते मसाल त्यामध्ये टाकायचा
हम्
परच शजून घ्यायचं मसालात पण
हा
जरा थोडी वारण स्वीटमध्ये साखर टाकायची त्यानंतर थोडं मीठ टाकायचं चवीनुसार
हम्म
व आपला सरख येते
हा
पुरी सोबत कायच पराठासोबत खायचं चपाती सोबत चालतं खायला.
आणि काय काय बनवतं मग तुम्ही?
आणि काय बनवायचं सगळंच बनवायचं असतय.
हम्म!
जेऊण झालं?
जेवायला लागलोय सध्या!
वेळ केेला?
आम्ही वेळानंच जेवतो.
हॅलो!
हॅलो वेळानं जेवतोय ओ.
हम्म!
तब्येत बिघडलीया जरा माझी.
अरे बापरे! कारल घ्या.
हाय कि हृद्रयेश तू काय करलाय हिकडे? शिकाय लागेल.
आणखी काय रेसिपी नवीन?
सांबारची रेसिपी सांगा.
आ!
सांबरची.
कोणत्या?
डोसे सांबरचे.
डोसे सांभरला काय दुधी भोपळा चिरून घ्यायचा. टोमॅटो चीरून घ्यायचा त्यानंतर ते तेल टाकायचं पातल्यामध्ये थोडस जी मोहरी टाकायची.
हम्म!
जिर टाकायच. त्यानंतर ते थोडा कडीपत्ता टाकायचा.
हम्म!
त्यानंतर ते चिरलेल असतय ते टाकायचं दुधी भोपळा टोमॅटो टाकून घ्यायचा मग थोडं पाणी टाकायचं.
शेवग्याच्या शेंगा वापरत नाही का तुम्ही?
चालतय शेवगा टाकला तरी, नाही टाकला तरी चालते त्यानंतर त्यामध्ये थोडं मी तिकट टाकायचं. हळद टाकून घ्यायची, थोडी चिंच टाकायची. कोळ टाकायचा. मीठ टाकायचं परत त्यामध्ये सांबर मसाला टाकायचा.
हा!
थोडी हळद टाकायची.
हम्!
मग त्याला त्याला पूर्ण उकळी येस पर्यंत थांबायचं.
हा!
कमीत कमी एक पंधरा वीस मिनिटं अर्धा तास तर थांबायच.
हा!
मग त्याला वकळी आल्यानंतर त्यामध्ये. तोशच्या सांबरचा मसाला तयार केलेला असत. आपण स्वतः तो त्यामध्ये होतायचा.
हम्.
आणि परत शिजवून घ्यायचं. परत थोडी डाळ डाळ शिजवलेली असते ती डाळ टाकाय त्यामध्ये. त्यानंतर ते परत शिजून उकळून घ्यायचं सांबर.
हा.
मोकळून घेतल्यानंतर मग आपण ते इडली सोबत डोश्यासोबत. शिक्खा शकतो सवीन सार.
ह.
अजून काय.
अ का. अई किती मिनिटं झाले मी त घ्या नुसत. सातच मिनिटं झाल्यात. आधी फर्स्ट जाईना की मिनत आज फर्स्ट प ना कुस काय. आं.
हा.
का् इंटरेस्टतकी फास्ट.
हम्म.
पाचच मिनिटं झाल्यात नुसती.
हम्.
मी आज पराठे केलय बघा खायला हम् मी. थी पराठे. मेथी पराठे सॉस.
सॉस टोमॅटो सॉस.
हम्म टोमॅटो सॉस.
ह काय काय घालायच्यात?
मेथीची पानं खोडून घ्यायचं पहिला पानं. खुडून घेऊन धुवून स्वच्छ नितात ठेवायच मग बटाटे दोन. बटांट दोन उकडून घ्यायचे.
हम्म.
त्यात अं त्या उकडलं की मेथीची भाजी. अं लसूण मिरची कोथिंबीर जिरे. अ धनपूर धनपूर असले तर धनपूर किंवा. अ आख्खं धुनं घातलं तर चेचून चालते. मग ते सगळं फोडणीत घालायचं भाजी फोडणी मारायची. डेट घ्यायचली भाजीची फक्त भाजी घ्यायची.
हम्.
पानं पानं पानं फक्त खुडून घ्यायची मग. भाजी फोडणी घालायचं लसूण तेल घालून थोडसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचा. एकदम बारीक असायला पाहिजे शेंगदाण्याचा पूट मगजे भाजी आणि पाणी जास्त घालायचं ती भाजी शिजव. नकत किंचित चमचा बरच पाणी घालायचे.
हम्.
वापरून घ्यायची भाजी आणि गार झा हळत घालायची त्यात. गार झालं की बटाटो स्मॅश करून घ्यायचं त्यात बटाटो सगळं एकजीव. ते भाजीप करून घ्यायचं. मीठ घालायचं मीठ घालून सगळी भाजी हलवून घ्यायची. गार करायला ठेवायची. कनिक मळून घ्यायचं चपातीचं कनिक चाल. आट्टा तयार आट्टा असला तरी पण चालतोय. आणि ते मळून घ्यायचं, मळून ते, पाच मिनिट ठेवायचं. भिजत. मग, पुरण भरतो तसं, ते छोटी पोळी लाटून, त्यात ते छोट गोळा करून, त्यात ते भरायचं आणि पीठ लावून लाटायच. आणि तूप लावून भाजलं तरी पण चालतय, किंवा तेल लावून भाजलं तरी पण चालतय.
बर.
छान लागतो पराठा. सॉस सोबत किंवा अ शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या, चटणीसोबत खाल्ला तरी पण चालते.
करून बघा. हॉटेलमध्ये, एकदा.
बर.
भावजसनी सांगा करायला.
ह, सांगीन.
हम्. झोपल्या का काय मग?
नाही, खाली आलोय.
हम, आणि का?
जाणारय झोपाला, थोड्या वेळन.
कंटाळा आलाय. कंटाळा आलंय, म्हणून थांबलोय.
हम्, ठेऊ काय? मी करू काय? आता.
हम्. हा, हा.